हा आवाज येतो का ताई. आवाज येतो का ताई. हा ह बोला काय म्हण येतो ना हा काय म्हणते तुमच बाळ झोपलं का परत.
नाही गेली आता बाबांकडे.
बाबांकडे गेली का आता उठली का अच्छा मग तिला काही खायचं वगैरे काही नाही ना
दिले खायला काय नाही तिच्या हाताने खातात चांगली सवय लागली तेवढी.
ते बरं आहे बाहेर अे पटकन माणसांमध्ये मिसळते का
हो तिला तर खूप आवडतं.
हा मग काही टेंशन नाही.
तिला ना आम्ही जशी ती एक वर्षाची झाली ना तेव्हा पासून जस आपण स्वतःला जेवायला ताट बनवतो ना सेम तस एक ताट तिला बनवून देतो. वक्तू खा नाही तर सांडव तिला तशीच सवय लागून गेली मग स्वतःच्या हाताने खायची.
अच्छा छान सवय लागली मग ती
हो ती आपण जर जेवायला जेवायला बस नंतर आपल्या ताटात जे दिसेल ना तेच तिला हवं असत.
अच्छा
तुम तुमची ही पहिलीच मुलगी आहे ना ताई.
हो हो.
हा मग तुम्ही ते लेक लाडकीचा फॉर्म नाही भरला का? तुमच्याकडे आहे का ही योजना?
हो. आहे ना. भरलंय पण मग त्याच
ह नाही ते मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यातच येतं ते मार्च एंडिंगला त्याच पेमेंट पडत
ती आता जवळ जवळ अडीच वर्ष झालीय. पण आम्ही ती जन्माला आली तेव्हाच भरला होता. तो फॉर्म म्हणजे अंगणवाडीत आम्हाला सांगितलं होत ना पण म अजून काही तिच्या अकाउंट ला पैसे वगैरे काही दिसत नाही आम्ही चौकशी
मार्च एंडिंगला पडले का? मार्च एंडींगला
अ नाही ना परत एकदा भरावं लागेल की काय ते अ माहिती काढावी लागेल.
मग एकदा बघून घ्या ना तुम्ही जिच्याकडे भरलाय ना ज्याताईंकडे त्यांना विचारून घ्या का ताई तिचा फॉर्म नक्की सबमिट झालाय का नाही तर मग पुन्हा फॉर्म भरायला आम्हाला तिचा
हो. ना भरून द्यावा लागेल. कसं मुलींसाठी आहे योजना. तर मग
हो तेच शासनाच्या आता बऱ्याच योजना आहेत. मुलींसाठीच्या - - एक का जाई आणि- - तिच शाळेत घालण्याचा एवढ्या लवकर विचार करणार आहात का तुम्ही? घरचे काय म्हणतात? घालायचे की नाही घालायच.
मग विचार
अच्छा रडतीय का ती? थांबूया का घ्या तिला ताई ह घ्या घ्या घ्या तिला.